हॅलो काय नाही आलतो इकड
झालं क नाही जेन वगैरे तुमचं
इत त्या लवकर कोन करते जेवण आता
हा आम्हा जेवण भूक लागली हो आमझ
आम्हाला कसं आहे काम करायचं काम नाही बुका लागेत नाही लवक
काहीतरी चौकी ठरायला पाहिजे तुम्ही
अ काय भेटच नाही किती दिवस झाली आपली. भेट असतील तर खाऊ घातलं असतं.
हम् हम येतो ना मग आता भेटाय दिस.
चालते मग टाइम काढून घ्या.
सारी नाही काहीच नाही बा बस.
असं का निवांत कामये तुमचं. अ तेस ना.
या येसी जाम.
गाणी कोण वाजू लागले ती. अस का. कोणची टी व्ही आहे तुमच्या इथ. हरिहरची का. ख
हो हो हो आजून ना कोणतं ब आपल्यालं काय कराच.
इथच म्हणला हॅरियरची गाडी राहियली. काय मग कधी होती सर्व्हिसिंग.
सर्विशिंग गाडीला टाईम आहे आपल्याला सर्विसिंगला आणकी.
बाकी काय म्हणते मग खतपाणी.
काहीच नाही बघ बघ ब आरामदायक काम चालू.
अच्छा त्या दिवशी असिसिडेन्ट झालता का त्या आदर सांगीच्या घटात कोणाचा.
काय माहिती नाही कोणाला झाला.
कोळ दऱ्यांची होते परं.
कोलदऱ्याची कोण कोण.
पिऊन होते दोघच जण सांगितले.
कुठं?
मला वाटते मेडशीच्या का अंधसंगीच्या तेवढ्या घाटात का कुठे. नाही ना ते आमच्या गावातला माणूस होता त्यांना पाहिजे ते.
हा.
हम्म गाव सांगितलं नाव काही लक्षात नाही.
अस आमच्या गावातले.
ते म्हणे पोर साहित म्हणे येऊन होते.
हा हा. डेंजर गाव आहे त गावातले.
हम्म त्या कोणीच सुटत नाही ना.
हम्म हम्म.
सगळे त्या कामाला लागले.
बर बरं.
का फोन आला का?
काही नाही मॅसेज टक टुक टुक चालूवायतं.
अच्छा पगिरीचे ते बण
नाही पोरीच्या मा मा काय शिंगल लाईफ आहेची इथ. तम्ही काय डबल टिबल आ तुम्.
नाही नाही अससं थोडी
लग्न करायचंय आता.
दुध्या उरकून खाले तरी भेट. पोरगी काय बोट ठेवलं कीतीच.
तस थोडी असते.
अह काय कमी थोडी आहे गरी
यचो पैसा नाही घरी
ह पैसा थोडी दिसते पुुढच्याले.
मग काय पाहिजे?
पुढच्याला. घर डबल मजली घरा लागूनफ्लाट घरी शेती. ती एवढं दिसलं बस झालं.
समजते काही ना काही आपल्याला तर करा लागेल ना.
ह.
लग्न केल. लग्न केलं पोर बाळात काही ना काही पैसा केसात लावला क
हम्म आता जरा दोन हातात दोन पाया असले काही होती.
हम्म. बाकीच्या जेवण वगैरे झालं?
जलावकरर कुठ हो जेवण घेऊन आरामशीर रायच आपलं.
हा हा.
वावरात जाऊ म्हणलं जरा असं आहे पाव काय निघलं काय नाही हो आता ते पाण्याचाच मिेळ नाही का सुकलं का काय सांगा.
स्पीकर लावायजेल मग. हो पाव वीर गिर नाही का हो ना.
पाणी पाणीचा पत्ता नाही ना
आमच पाणी आहे पण वावरत नाही काय स्पिंकर नाही लावले स्पिंकर इकला येत घरी.
अच्छा ल फरक पड प र म पाणी हो ना.
अरे एक तरी एक जरी पाणी आला का सगळे हे होते बा फ फक्त एक.
शेतीले जास्त पाण्या पाहिजेत आणि कमी पाण्या पाहिजेत बरोबर पाहिजे.
एक पाहिजे एक पाणी पाहिजे आता जोराला जायच.
हा.
पन्हा जमीन अशी जमीन रली झाली की म्हणतात
तेच म्हटलं शेतात जाऊन पाव्ह मुरगळली का काय झाड
ते झाड अशे हे खाली टाकाय लागेल कि बोंडखीचे
हम्म
पानाक मोटके - पानां खाली मोडंक टाकायला लागले झाड
मला वाटते ते जर दारू फवारल्यावर एकदम तरबेज होतात ते
मागच्या वेळेस
हा ना दोन तीन वेळेस फवारली दारू एक नंबर माल गाडती दारू
हो या वेळेस न्याय जेधेना
यावेेळेस आता ते पानं मोठी झाली कि मग बरोबर शोषण झालं ह
ते पुषणार नाही पाय पफदडड बाकी मग
बाकी काय नाही आता मज्जेत
ह आमचं मजेत काम चालूये
कायहाय जीवनातनी काय हाय दुसर मजा केल्याशिवाय
जीवनात मला पाहिजे त्याशिवाय मजा नाही
टेन्शन द्याले सगळी जिंदगी रे
ह संभाजीनगर ल गेलतो टेन्शन आला आम्हाले डारेक्ट घुसलो मग तिकडे
ह तुमच माहोल कामी
बसलो खे बचता घेतता संत नोके काम लाल म
अ मित्र मित्र मटल्यावर सुट्टी देती
टेन्शन आलत
अस
लागतच मी ते टेन्शन आलं की
एक घेत- घेतलं की तडतड करते डोक
तरतरी ये देऊन डायरेक्ट आंगात
माणूस कुठून तलाश करते त्याचा
अ तलाश म्हणजे शोध कुठे ना काढते
आता काय संभाजीनगर जुन झालं तुमच्यासाठी
संभाजीनगर मधले दोन तीन पॉइंट माहितेय बघा आम्हाले
जिथ गेलो जिथ
अर फक्त सोबत पाहिजे बघ काही नाही
बाकी
बाकी आता काय तेच म्हटल शे कि आता आभाळ आहे जरा भुरकं हं काल शीतुडे पडले
त्या झाडवरच म्हणले मी
हा तेवढीच हायत काय आता पाण्याचा मेळ दिसू लागला मला आता दोन तीन दिवसात
ह काय करत आहे सामान घ्यायला लाग ते बॅग नाही आपल्याजवळ सामान न्यायचे
ह नाही कास जास्त हाऊस नका करू मोजकं -मोजकं जे हाय ते घ्या
मोजकं- मोजकं म्हणजे अरे कपडे तर घ्यालागल
हा कपडे घ्या त्याचे घरचेच घ्या
हे पॅट घेतो एक शर्ट हे आता हे शर्ट एक दुसऱ्या ते निळ शर्ट
हा नाही कसं शिल्लक च घेऊन काय फायदा नाहीये ट्रीपला याआच आणि जाआचचं ये आप
हा ना आपला कुणाल म्हणते कुणाल तर लय शॉपिंग करतो म ते आता कपडे किपडे घेतो म्हणते.
एक कशाला बजेट वाढवतो मणा घरचे जाऊ देऊ लागले एवढंच येव
कपडे घ्यायच्या म चांगले एकदम भारी भारी टायलिश
ना नाय तुले कॉलेजले जायचं असेल तर म्हणा घे म्हणा. हम् कसय अंगावर पडल्यासारखं नको करू
हा बरोबर ये.
काय कसं नाय नाय म्हणता म्हणता लय खर्च होते ना
बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत खर्च जाती
हम् ते कस आपण इचार करून खर्च केला की जरा लिमिट मध्ये रायते.
जिथे खर्च व्हायचा तिथे होतेच म्हणा पण कशाला एवढा
बरोबर हाय की खरोखर
त्या अकोल्यात नी गांधीनगरात नी मस्त भेटतात सस्त्यात मस्त
स्वसस्त्यात मस्त भेटतात मग काय चांगली क्वालिटी मती मागच्या वेळेस आलतो आकोल्याला मी
असं का नाय मला वाटले बरं त्या झुडीओ पेक्षा चांगले.
झुडिओत कसे झुडिओत असे ट्रेंडिंगवाले येत
नाही झुडिओत मी जास्त नाही दाखवत कमीच दाखवते.
सध्या झुडिओमध्ये असे लटकवले चं असतील ना उचल आणि घेऊन ये.
ते लेस कमी रायतात ना एकसारखेच राहतात ओ तिथं कपडा काही मला विशेष नाही वाटला.
ते पॅन्ड हाहीत ते पॅन्ड मस्त राहता तिथ बगी पॅन्ट आणि ते
पॅट शर्टच तिद आर पार नाहीेत हायत बुआ आरपार दिसते त्या
अम्म
आ का हो पण आपण एक महिना होतो तिथं
हा
सगळं पाहून घेऊन घेतलंय काय
चालते चालत
क्वालिटी मस्त असेल तुमच्या इकडे टीव्हीची
हो आमच्या इकडे टीव्ही ची क्वालिटी मस्त, चालू ये एचडी मध्ये चालूय ना पाहि नाय आणि-
हं तेच ना आपल्याला उचलायला लागणं एखांदी
अ उचलायची बत्तीस इंचाची पंच्चावन इंचाची
हा कसं आहे लेकरं बाळ पायतात.